तो निम्म्यातन कट झाला का दुसरा चाल झालाय हा
दुसरं चालू झालाय
मला वाटलं माझ्याकडडं म्हणजे मोबाईलवर टर्च केलं ना मला वाटलं की माझ्याकडं कट झाला
मला पण मी पण म्हणजे त्याच टायमिंगला टच केला आणि तेवढंच हे झालं मीला आ झालं पण ओके ठीक आहे आणि ते उडानच म्हणजे ना मला वाटलं की हा मला भेटल कात म्हणजे युनिक होत क्लास पहिल्यांदा करत होती मी वेस्टर्न तर खूप वेळ झालाय मग पप्पा म्हण,, क्सिकलेन ब क क् मी क्. ल मध्ये भारी वाटलं म्हणजे मला म्हणजे आतनं,, एवढं भारी वाटलं ना की क्लासिकल बाबा मला जमतेय. आता मी पप्पाना म्हटले पाच वर्ष म क्लासिकल करणार.
महा म्हणले,
ब आहे हा पप्पा म्हणले हा कार लास्ट टाईम मी सात सातवी आठवी आता आठवी मग आता दोन वर्ष क्लासिकल अजून दोन वर्ष क्लासिकल आणि आता दोन वर्ष आता पुढ दोन वर्ष ते भेटणार नाहीत काय पण तरी पण जमल तर असल तर असल.
हा आता टेंट ला काय जमणारच नाही.
हा टेन्थ स्टँडर्ड ला काय ना नाइनथ तर बघायला लागणार ना.
हां.
आता नाईनथच पण मला एवढं नाही वाटत की होईल ना,, कि आमच्या शाळेतले आता नांचे पुरीे आहेत ना त्यांना काहीच घेत नाहीयेत. नुसत अभ्यास अभ्यास आणि एकच गेमच लेक्चर आठवड्यात ना. आमचे तर दोन असतात भाई पण आता पण कट केलेत आमचे एकच केलाय गेमचा लेक्चर. आणि तो पण शनिवारी घेतलाय तवा आम्हाला कसा असत. तर दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आणि पहिला तिसरा पाचवा. हे शनिवार स्कूल असते आता आता आमचा तिसरा शनिवार येतो म्हणून आम्हाला पीईच लक्क्षर भेटतोय पण नेक्स्ट सॅटरडे काय करणार आहे आम्ही.
ह..
आम्हाला पण पीसलक्क्षर पाहिजेच ना.
होय एकदा तरी असं खेळ वाटतेच. खेळाशिवाय पण अस जास्त अभ्यास करू वाटत नाही. खेळवर जरा फ्रेश होते ना.
अस वाटलं ना, हा. आता नुसता अभ्यास आमचं कसं असतं माहिती आहे का सात क्चर नुसता मेन सब्जेक्टचे असतात. आणि लास्टच एखाद फ फ्री असतो आम्हाला आता हे पण नाही फ्री,, पण नाही आम्हाला लेक्चर कोणताच.
आम्हाला आधी देत नव्हती आता पाच ते सहा मध्ये जो लेक्चर असतोय ना तो जास्त करून म्हणजे टीचर पण टीच कराय बघत नाहीत. आणि आम्ही पण म्हणतोय टीचरांना की टीच करू नका म्हणून. म्हणजे टीचर पण सकाळपासून आलेल्या एक एक लांबच्याहत्यात त्या दमलेल्या असत. मग एक एकदा घेत नाही. एक एकदा आमचं घेत नाहीत तवा आम्हाला फ्री असते बघ तेवढं. मग तेवढाच जरा
लेक्चर अभ्यास अभ्यास करून जरा फ्रेश नस तर पाहिजे ना. प्रिन्सिपल मॅम ललेगेच येतात की, अ तुम्हाला आम्ही एवढं गेम सलेक्शन देतो डान्स सलेक्शन देतो तुम्ही काना जात आता,, मला सांग आता उद्या आता आमची उद्या एक्झाम आहे.
हा.
आणि आज जर आम्ही डान्सला गेलो तर अभ्यास कोण करणार आहे आता क्लासेसमध्येध्ये काय करतात,, ही एक्सरसाइज देतातता पुढची एक्सरसाईज तुम्ही करा. म्हणजे त्याच्यातलं एक सम एक सम तर सॉल्व करून देतात.
हा तशा टाईपच असतात सगळे म्हणून एक तेवढं करून देतात त्यांनी सगळं करा म्हणतात. तेवढं सगळं करून दाखवायलाच लागत नाहीतर पुढच्या लेक्चरला आमच्यात तर छडाच देतात डायरेक्ट
अगं आमचं डायरेक्ट प्रिनसिपलॅमकडे जातो आम्ही डायरी घेऊन मी कधीच गेली नाही म्हणून ठीक आहे
आमचं नाही आमचं म्हणजे हायस्कूलचे प्रिन्सिपल आहेत ना इकडं अकॅडमीकडं म्ह जाजून प्रन्सिपल नाही कारण की म्हणजे तेच मानतात पण एवढं आणि त्यांच काय एवढं नसते कारण की त्यांच तिकडच असते आणि आमचं ग्राउंड पण अकॅडमीच सेपरेट आहे त्यांचं वेगळं आहे तेवढं पोषण आहार तेवढं कन एकत्र देतात म्हणजे आमच्या शाळेत भात प ते त्या त्यावीस आणि पहिली ते चौथीला कने लवकर सोडतात म्हणजे आपल्या मोठ्यांच्या ह्याच्या्यात एक एक जण खेळत पण असत ना पडली बिडली तर त्यांना लवकर सोडतात आणि त्यांना कधी पण बघलताव का नाही ते पहिली ते चौथी बाहेरच असत्या
अगं तिथे जाऊ आमचं कस माहित आहे का पहिली ते दहावी दोन वाषता सुटणार आणि त्याच्या खालचे पोर असतात कि नाही म्हणजे नर्सरी प्रिपेरमेंट समज छोटे ठीके थोडा लवकर त्यांना तर. अ नऊ वाजता येणं आहे आणि अकरा वाजता जाणं आहे.
अ.
दोन तास काय करणार य आणि आमची इथ आठ. स तास सात तास आम्ही जातो. आम्हाला कधी सोडत नाहीत लवकर ठीक आहे एकदा मंथ एंड ला सोड. सोडून जात आम्हाला अकरा वाजताच तेवढंच एक आम्हाला हाफ डे.
आम्हाला मंथ एंड पण नसतोय हायस्कूलला तेवढा असतोय. ह्या वेळेस तेवढं. पहिला महिना होता म्हणून जुलै जून महिन्यात तेवढा दिलेला. तर काय माहिती ह्या वेळेस देतात का नाही.
हम्म.
ते पण कशा म दिल्याला. ट्रेनिंग होती शिक्षकांची
त्यामुं दिलेला
अगं आमच आता ते आजीदाादा आहेत ना ते आमच्या शाळे अजितदाादा पवार.
हां.
ते म्हणजे ए एरोप्लेन क्लॅश क्रॅश झालत ना त्यांचा.
हा हा.
ते त्यांच्या म्हणून आमची शाळा. त्यांच्यावर चालत होती म्हणजे ते आमच्या शाळेचे ट्रस्टी होते.
हा.
आणि अजून एक महेशजादा आहेत ना महेशजादा लांडगे आमच्या इथले.
हा.
ते आमच्या शाळेचे हे होते काय म्हणतात त्याला दुसरी ट्रस्टी होते. म्हणजे यांचा ग्रुप होता एक ते त्या ग्रुप मी आमची शाळा चालत होती. आणि आता ते वारले म्हणून आम्हाला सुट्टी दिली. तरी पंधरा दिवस सुट्टी दिली आम्हाला.
एवढा दिवस.
हा आणि प्रिन्सिपल आणि सोळा्व्या दिवशी आम्ही गेलो शाळेत, तर सगळ्या टीचर्स प्रिन्सिपल तेन रडत होत्या आम्हाला त्यांचं बघूनच वाईट वाटलं बाई.
हम्, आम्हाला तर त्या दिवशी म्हणजे ते कळाल ना, त्या दिवशी फ
म्हणजे त्या तव्हा भात तेन खायलावलीत आणि सोडली
भात म्हणजे भात खाल्ल्याशिवाय बाहेर सोडत नव्हतीत. तेवढं खाल्ल्यावर सोडलीत काय आणि लगेच दुस दुसऱ्या दिवशी शळा फुल डे.
आम्हाला त्या दिवशी असं केल्यावर नंतर नाही का आम्हाला वाटलं की काय झालं नेमकं?
आम्हाला ग्राउंड वर बोलाल
आम्हाला टीचर्स आम्ही टीचर्सना बोलवलं टीचर्स म्हणले, की असं असं झालेलं आमच्या अक्षरश डोळ्यात पाणी आलं माहि त्या का आणि ना त्याच्या तर दिवस होता ना त्यांचे हे होण्याचं क्रॅश होण्याचं, त्याच्या पाच दिवसा अगोदरच त्या आम्हाला भेटून गेल्यात.
हा हा
म्हणजे प्रत त्या क्लासमध्ये जाऊन म्हण म्हणत होते की शिकवणं कळतं का? टीचर्स आहेत का चांगले?
हम्, म्हणजे ते ना ह्याच्यातलं काहीतरी असं कळल्यासारखं
हा
म्हणजे आपल्याला कसं काहीतरी होणार असल्यावर
एक टीचर्स आहेत ना, एक टीचर हे होत, म्हणजे शिकवत नव्हती नुसत बसून राहायची, तर ती आहे अजून इंग्लिश लाय ती नुसता बसून राहायची मग आम्ही प्रिं्सिपल मॅमना कंप्लें केली की मॅम असं असं हाय एकच व्हिडिओ शंभर द दाखवतात आणि ते पेपरमध्ये येत पण नाही कुठलाच टॉपिक, ते शिकवतात ते पेपरमध्ये मग आम्ही काय लिहायचं? ठीक आहे आम् क्वे्शन्स करो पण क्वेशन्सवरवे मार्क् नाही भेटणार ना. आता चाळीस पिके आमचे पंधराच क्वेश्चन आन्सर्समध्येध्ये असतात.
हा.
आणि हे अ पस्तीस हेज्यात असतात. आणि हे चाळीस मार्काचा पेपर असलावर कस पंधरा मार्क ह्याला आणि प हेच्या वीस मार्क दिच्यात नाही, वीस नाही,
कस म्हणजे हाप हाप असतय काय?
हा वीस, इकडे वीस तिकडं पण आता ही मॅम काय करते माहिती का इंग्लिशची, की ना आता मॅमने चांगलं डिवाइड केलं की वीस मार्क ग्रॅमरला वीस मार्क क्वेश्चन असेसला
हां
नुसतं पाच मार्क ग्रामरला द्यायचे आणि सगळे तिकडे द्यायचे. आता हे काय म्हणजे पस्तीस मार्क फक्त क्न क्वेशन आसेस मध्ये का? आणि जर आम्ही फुल लिहिललं ना तिने पॉइंट्स वाईज लिहिलेलं, तिथं पण कट करणार विनाकारण,
आं
मगम्ही प्रन्सिल मॅम डयरेट कंपलें केली क मॅम असं आहे आम्ही बरोबर आणि आ् नटबुक पण दाखवली म की हे एक क्वेन अस सेम आहेत मग मॅमने त्यांनी वॉर्निंग दिली म्हणून वॉर्निंग का देतात म्हणजे माझ्या मनात म्हणलं वॉर्निंग का दताय आहेत डायरेक्ट काढून टाका ना ठीक आहे पहिला पण पाच वेळा वॉर्निंग भेटलीय मॅम ना आता मॅम म्हणे की तुम्ही नवीन स्टुडंट आहे म्हणून तुम्हाला असं होत असेल म्हणून त्यांना वॉर्निंग दिले आम्ही नेक्स्ट टाइम बघा आता अजून आता पण आठवीत ते तशीच शिकवतात आम्हाला क्लासमध्ये नाहीये म्हणून ठीक आहे प बाकीच्या पोरांना पण तसेच शिकवतात ते ते पोरं तर बैठकून जातात
हम्म असले मेन म्हणजे अ शिक्षकच का घ्यायचे
हा आणि मॅम म्हणे कि मॅम म्हणे कि चांगली म्हणजे इंटरव्ह्यू चांगली दिली आणि शिकवण्यात काय करतात घो काय माह नाही असे टीचर्स न म्हणतात टीचर्स आम्हाला म्हणतात आता आम्हाला काय माहिती ते काय घोळ करळतात
आमच्यात पण सेम तसच झालेलं
आणि टीचर काय करते की स्वतः लिहून देत नाही ह्या पोरांना सांगते उठ तू लिहून दे आणि या्या पोरांचं राहतो
सेम सेम सेम तसच उतम चप्पल
मग ते पर्यंत राहिले होती ओरडते आणि मारती मग आणि एवढे यरम् एवढी मोठी डायरी नोडली ती ना की विचरूच नको तू
हम्म तस असं नको वाटतेय तसले शिक्षक
आता मला का होती ना सातवीत तर मला ती भेटलेली म्हणजे आमची इंग्लिशची टीचर होती ती
हां
आणि ना म्हणे नाही का एक दिवस काय झाला मग आमची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही स्वत म्ह क मम्याला आम्ही कर प्र प्रिनसिपल मॅम त रांडर हो आम्हाला काय माहिती प्रिनसिपल मॅम रांडवररेत
हा
असं अनाऊन्समेंट करत नाहीत ना की प्रिन्सिपल मॅम राहवर वग मग मॅम म्हणली ठीक आहे करा मम्मी म्हणजे मॅम मला असं म्हणले की तू उट आणि तुचकर
हा
आता मी करायला गेलीय आणि लास्ट चे पाच क्वेशन राहिलेले पाच झालते आणि प्रिन्सिपल मॅम आली की क्लासमध्ये प्रिनसिपल मॅम म्हणे क तुम्हाला आधीच ड दि आम्ही तरी पण पोरांना सांगता लिहायला मग मी आता स्वतःहून साईड घेतली की मॅम त्यांची तब्येत बरी नाही म्हणून आम्हीच केला आता ठीक आहे ना आम्हीच बोललो त्यांना आम्ही दोष नाही देणार त्यांना की असेच आहेत पहिला दिला आम्ही दोष पण आता नाही देऊ शकत त्यांना की त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून तर आम्ही हे केलं ना त्यांना तू काय गच्चीवर आहे